हॅलो.
हा जेवण तेन झालं की नाही.
तुमच. आत्ता जेवलासा होय. शाळेत कसलं काम होत. करून आलं अस काम.
शाळा झाडली. हो आता सुमार एक तारखीपासून मुले. ना. हम धूळ होते. झाडू सगळे.
हम्.
हरशी तेवढी पुसायची. राहिला भडीवर असली सगळी.
हा घरातल्या
नाही नाही श
शाळेतले हा हा हा
ते आमच्या येवचं दूध आहे काडाच आहे घरातलं पण हम्म हम्
आमच्यात ब आमच घरातलं झाडून काढलं एकदा माग मागल्यागल्यांनीत आता नाही काढायला बेंद्रात ना हम्म बेंद्राला काढत ते इथ म्हणजे चेत होता गावचा दवा काढला होता गेल्या महिन्यात आता महिना झाला किे का नाहीथोडा पुडतोय महिन्यात किती झाल थोडं कमीच आहे
तुम्ही तघेच ना नाही एकाला करायला
होय एका दिवसात होतंय
हम्म आचलेले
वेळगत
हा वेळ लागतो ते भांडी म्हणजे एकटी झा आली की एकटी ना सगळी डी घासायची ते ना असं
होय हो आणि पसारा बाहेर काढायचा ते ठेवायचा
हा वळ होते येतयेतला
होव तेसर प्रॉब्लेम आहे
कय पटो आणि हात पा तिंद तलो आणि बसलो बघा अर्धा तास बसलो ती बहिणीला कॉल करायला लागलो दोन कॉल बोललो तिसोब अ तीन राहिल्या तितकर म्हणायला लागलोय आता कणाच्या घरात जाऊ बस त्या आणि मग तुम्ही म्हटला नाही संध्याकाळ मी यांच्या मोबाईल बघ
हम्म हेसच संध्याकाळपर्यंत आहे वाडत. संध्याकाळी संध्याकाळ पर्यंत कंप्लीट करायला लागणार. आता ते भरलेलं सगळंच पाण्यात जाणार आतापर्यंतच दिदी हाय माहिती भरायालागलीया
हा हा दिदीला करणार आहे मी दुपारी करा म्हंटले आज
हा चालतंय क्या दुपारी करा म्हणजे मग तोपर्यंत मला पाच कॉल करा म्हणजे मग मी तर रिकामी होतय मग तुम्ही रिकामा होत असा
चालतय की नाही आता तुम्ही एक करा ते दिदीला करणार आहे ना मी हा त्या दिदीला नंतर मग तुमच्या दिदीला दुपारी करतो तुम्ही संध्याकाळी मला करा.
चालत हूं हूं म
काय नाही बघा पोरग तेनं घरात बस इकड आंब्याच्या झाडाली येऊन बसलो तिथं आणि दंगा सारख्
होय आहो फोन मागत्यात पोर हूं हूं आमची पण जरा धोपटी घेऊन टाकायची तेच आता उन्हाळा पावसाला लागला की, धोपटी राहिल्या तशीच म्हणु पाणी हा वर चालू केलंय शेताला नाही ते रस्त्यावर पडतय असं
हा हा
तिथंच वाडवायची म्हणून ही कराल त मास न्यायला यालाय विराज ती पाल हूं खाली तेन बरणी मासा आणून ठेवला दोन वर्ण पाल ती न्यायला यायला लागले. होय.
हा हा त्याला टोपण लावलं नाय का?
नाही टोपण लावलं त्यान आता आणून ठेवलंय
हा हा
कुटना दोन तीन आणल त्यात पात तेन टाकून ठेवलाय खायला त्यास्नी
हा खात्यात नाय भात
हा खात त्यात होय भात खात्यात हम्म चिरमुरे टाकले खात्यात त्यांना ते जे भिंतीबरबर ठेवले ते भिंतीवरन पाल उतरुन त्या भरणीत निघाले ते मासा हलत्याल दिसाया लागल्यात
हा
ते पकडतात नाय मग काय पालीला मार जा माग लाग तीज्या हॅलो
तुमची सगळी जेवलासा.
आम्ही जेवलो सगळीजण आताच जेवलो बघा.
हम् हम
झाल नाही ओ. भरा
हा हा
पाणी मग ते पाणी जरा सकाळी वढून आणलं रात्री जरा आणलं होतं पाण्याच लय व्हायला लागलं
हम् उन्हाळ्यात तसच हो पाण्याचा प्रॉब्लेम
हा पाण्याच व्हायला लागलय पण पावसाळ्याला काय नसतय खर आता उन्हाळ्यात. ही झालंय आणि कपडे बरेच दिवस धुवायला नाही. मग आता धुतलेलं. ना कर ते आणि घाणवत ना मग आता पावसाळा झाल्याशी हाय म्हणून म्हणलं आता धून टाकायची म्हणजे पावसाळ्यात बर
आणि परत अ बेंद्राच्या वेळी हे असते ना पाऊस असतय
होय पाऊस असतो वाळत नाहीत मग आता वा जरी ही ठेवन दुसरी काढली तररी धुतलेली वापराय चालते त्यात नाय खरं आतापासूनच ठेवायचं म्हणलं आवड होतय
होय
हम् आमच्यात गणपतीच झाडतात आता हो ह्याला नाही बेंद्राला नाय गणपतीत झाडून काढतात हम्म सगळी म्हणजे भांडीबीडी घासतय फळीची गरज एवढं जास्ती नाही
हा हा
मग बेंद्रात हे करते आणि म्हणजे मग अशी महिन्याला घासते दुरावा पडला हम् ते कस एकटी घासून एकटी धुन दिलं की होतंय लगेच
होय
हम्म हम
आणि बोलत ते लगे होते हो
होय लगेच हो तव अहो खर किती तास दोन तास जातय खर स्वच्छ दि तेवढ्यासाठी घरात खरं या पाण्याच्या अडचणी आल्या की असतोत महिना झाला पाण्याच होऊम घला त्याच्या आधी होत सोडा
हम्म हम्म
हम्म ह शायद
आत्ता चालो बघा शाळेत पण जरा झाड काढलं
हम्म
आम्ही वाटाना ते नेट करायचं होतं आता सोमवारी करायचं म्हणलं ने सगळं
हा मग
काहीच केलं नाही आता लगेच कशाला करायचं म्हणून बसली ते वटानं तेन लही घाण झाल्यात
हा हा मग तेनिट करून ठेवाय लागते का
झाल्यात जरा उन्हाला लावून
हा मोठायवर्ग
व्हय एकच आहे खोली लै
हा हा मग जेवण तितच?
तितच टेबल आहे एक अजून आम्हाला मान्य झाले नाही ना सरकारची शाळा
हा हा
त्यामुळं
हा हा मग पोरा असं तिकड जायत नाहीत त्या टेबलाकडे त्या?
नाही नाही.
नाहीत ना.
असतोय कि दोघी पण असतय ना मॅडम.
हा हा नाही तर काय तर ढकलून बिकलून दिल म्हणजे
नाही नाही तिकड जात नाहीत जातच नाहीत तिकड हा हा आणि खेळायला आहेत की भरपूर तेच खेळणी जरा काढून सगळी पुसून बॉक्सात भरून ठेवली ये.
हम
आणि जे नको होते ते टाकून दिलं.
हा हा हा हा एक पाहिजे मॅडम आलत्या म? त
नाही ना, त्यांनी आता एक तारखेपासून येणार.
एक तारखेपासन, आता झालं की उद्या दिवस, परवा दिवशीपासून येणार. हम हम. खर पोरं कुठली येत्यात?
पोरं आता बघायच्या आत झाडल्यावर आता परत कशाला झाडतोय, परत पोर येत्यात तेव्हा फक्त पुसून जरा घ्यायचा आणि
हा, खरं तर पोर तर एक तारखे
येत नाहीत लवकर, पंधरा तारीख
हा पंधरा तारीख झाली की, मग सगळी पोरं शाळेला दिसायली की मग, पोर अंगणवाडीच्या शाळेला जात्यात्या, आमचे पण पोरं तसेच कर त्यात सगळी पोर शाळेला जातील दिसली की मग जात्यात त्यांच्या पाठीमागण
हा, कारण मोठी पोरं घरात असल्यावर त्यान संग राहत्यात नाही राह
हा राहत्याता. ते हिन पण ह्याला ग्रुपला टाकली होती दोन नंबर, खरं म्हणलं ह्यांच्यातन करण्यापेक्षा आपल्यातल्या आपल्यात केल्याल बर. ह ते हेला आणि ऐंशी रुपये मिळत्यात म्हणत्यात. ह्या कांड तुम्ही दुसऱ्या हेज्यावर काढलेस का?
हा-हा, हा नाही नाही आम मामांचा नंबराय खरं नाव घात लं माझं.
तुमचं नाव घाटलंय, हा ह मी रात्री बघितलो, हिला ग्रुपला टाकलेला तुम्ही.
हा हा
त्यांनी अकाउंट उघडलय वाटतं दुसरं.
हा, मग ह्यातच लॉगिन केलय.
मग ते जेव फोन करायच अवघड होणार कि वो, पहिला फोन करशीला का नाही सगळ्यांच्या ह्याज्यावर.
ते आता मामांसोबत कसं बोलायचं?
नाही मिस्टरांच्याकडे द्यायचं आणि मामां संग त्या फोनवर बोला मनायचं.
हम्म बघायला पाहिजे मग.
नाहीत हे आता मग तुमच्याच याला अकाउंट केला आधीच तुमच्या याला तीन लॉगिन आहेत नम मग ते मा फोन व तीन वे के तर पंधरा कॉल होत तुम बर पडतय ना तुम्हाला
होय होय
डारे ड कल कणा त कॉल कल कणार नाही तुमला मग बाहेर डखण्यापेक्षा ते आपल्यातले आपल्याच हित होते ना
त्या नंबरला पण आहे ना आता तेच येणार आहे काय म्हणत ला ह् त कॉलिंगचाच टासक येणार बघा ह्या नंबरला
हो कॉलिंगचाच टास्क येणार की आता आहेा चालूलंच रनिंगला तेच सगळ येणार आमच्या द दिन पण नाही बरं म्हणजे भटली काय
होय होय भरलेत की
भरल्या का हा हा भरले आवडत दाजींच भरल्या आशील मात्र त्याला पण तेच येणार
ते तोच येणार
खरं ते नाही म्हणत्या करणार त नाही त पण ते जाऊ द त अस असते नाही मला वड नाही आता कारण मी पण आता नग्र माझे उद्यापासून प्रदेशपासून चालले मला दखाना जायला पाहिजे पाच दिवस
क कंटिन्यू जायला लागते
कंटिन्यू एक दिव कंटिन्यू पाच किंवा सात दिवस जायला लागणार आहे मला मग तिकडं ह कोल्हापूरला जायला की आमच्या भागात नाही मग हथनं कोल्हापूरला जाऊन यायचं म्हणल्यावर माझा पूर्ण दिवस जाणार तिकडं
होय
तिथ केल्यावन नंबर असतात मला हम अग आडीवरन पण कसं वाले सांगा एक दिवस गाडी गडीवर जायला पाहिजे पहिल्या दिवशी दुस्या दिव मला एस्टीं जायला पाहिजे दिदीला घेऊन रोजीत्र आमज काढो करून मग जा आहेत ना इशीन जाऊन तिथ ना मग ते दसऱ्या चौकात जाऊन तिथ नंबर आणि असते बघ लले गे सोन ग्रप लाव सात आठ वाजताय संध्याकाळच मग तेवढा वेळ दिवस तिकडच जाणार मग ते कॉलनी कधी करत बसायचं
होय
कंड पर्यंत पूर्ण कराय पाहिजे आता कालच्या हना मेसेज आलाोघा आपलं पूर्ण झालं नाहीवत मग कसं करायचं सांगा ते झालेय दहा मिनिट
हम्म बर
आता तुम्ही तिकडं करणार आहेसा का
हा हा करून घेतो किती
अ थांबा